हा. आमच्याकडं बारीक मीठ मिळतय, पांढरच असतय आणि मोठ मीठ खडक पण मिळत्यात. आणि अ सेंधव मिठ ते आमही उपवास वापरते. ते वेगळा डबा असेय. आपलं पावडर चा डबा असतो, पोंड्स पावडरचा दहा रु दहा वाला छोटा तेवढाच डबा येतोय. सेंदव मीट म्हणून
हा मग त्यालाच म्हणत असतील, खरं तिकडे ते सुट्ट मिळते बघ. पांढरेच मीठ असते ना?
हा पण खडे नसतात, अगं बारीक
हा हा खडे नसत बारीकच असते. होय. होय. तेनी म्हणतात हो त्याला. ते काय नाही हो म्हाहीत. ते आपण काय म्हणते त्याला, उसाच रस तेन पित्यात बघा त्यात असते बघा ते तसलं मीठ, घालायला.
होय का?
हा असतय ते, ते अस काचेच्या भरणीत भरून ठेवलेला असते.
मी अजून कुठे बघितलच नाही य आ ते टीव्ही ला ॲडव्हटाइजला क तर बघितलेलो पण असं समोर स्पष्ट कधी बघितलं नाही ग कुठं म्हणून तुला विचारालोय, म्हणत्यात की पिंक सॉल्ट ब्लॅक सॉल्ट व्हाईट सॉल्ट
हा ते ह्याज्यातच बघितलय बघा, ते म्हणजे उसाचा रस तिथं असते ना उसाच उसाचा रस पिताना त्या भरणीत मी बघितल.
अ हा हा हा, असल मग आता परत कधी तर गेलो की लक्ष देऊन बघतो. इकडची बा असायला पण पाहिजे, इकडच्या बाजूला आ चला
आणि ते क आपण कय कुठल्या भाजीतनि कशासाठी वापर वापराय लागतय ते पण कळाय पाहिजे ना म्हणजे हा त्याचा यूज काय ये
बरोबर आय की मिठाचं प्रमाण पण शरीराला चांगलं नसतय म्हणत्यात बई
होय होय अति नाई नॉर्मल, आमच्या त लग्न व्हायच्या आधी ना लय, आमची आजी सासू तवा लय, असं चपाती इतकी खारी लागायची चपाती खाऊ वाटायच नाई. भरपूर प्रमाणात मीठ असायचं, त्यांना लागायचंच ते हा सवय होती, हा आणि त्यांनी वारल्यापासन आमी, ह मीठ खायच आम्ही कमी केले पूर्ण मग पण कमी केलं मीठ खायाच
मला पण तशी सवय‌ आय. खुळे माझ्या टेस्ट नुसार मी चव करून अस त म्हणजे माझ्या चवीनुसार मीठ घातलो नई मी आमटीत वरण मध्ये कशात पण भाजीत म्हण ते बाकी च्याना खारट लागतंय आणि मला अजिबात खारट लागत
लागत नई, ती सवय झाल्या ओ तुम्हाला
हा माज, हा माझं मिस्टर म्हणत्यात की तुला कशाचा त त्रास आहे, बीपीचा त्रास आहे असं म्हणत्यातच तेनी तोंडावर माझ्या कि तू तुला मिठाचं समजत नाई जास्त मीठ खातेस म्हणून
हा हा.
अस बोलल्यात मला. पण माझा प्रॉब्लेमच आहेत अगं मी काय मुद्दाम करणार आहे का
आमच्या मिस्टरांना पण त त्यांची सवय झाली ना मीठ जास्त खायची जरा जरी मीठ अ कमी चालत नाही जास्त प्रमाणात लागतेय मग ते ना कसं करतोय असं पुढं ठेवतोयच ते वाटीत घालून ज्यांना पाहिजे त्यांनी घ्या. मला आणि आमच्या आत्तीला चालत नाही जास्त मीठ त्याचा
आणि वरणं टाकायचं पण नसते म्हणे
हा टाकायचं नसते वरणं मीठ खायचंच नसते खरं म्हणजे ते विष खाल्ल्यागत आहे हा
हे सगळं असं आहे
डिलिव्हरीत पण खायचं नसते पाय अन ते सुजत्यात अति मिठाचं
मी खाल्लं बाई मा सासू बाईंनी केलती डिलिव्हरी इथं त्याच्यामुळं खाल्लं म्हणजे भातात ते असं काय वाव ते मिरव भात खायचं असत ना असलं काय केलंच नाही.
मी खाल्लं थोडे दिवस खाल्ले दोन ते तीन दिवस खाल्लं. मग ते एकाने कुणी सांगितलं होत त आमच्या मिस्टरांना की ते मिरंभात खाल्यामुळे पोटत आत जाते सिजर झालेल्यांच
बर.
असं सांगितलं ह्यानी मला लय दिवस असं कावत होते खा ह्यानी शेवटी मिरेपुडं असत्या ना ती विकत पण मिळते ने ती विकत आणली होत ते तिथं आम्ही धकत असताना मिर्देत आणि नंतर घरी आल्यावर आमच्या आजासून बनवली परत आणि ती विकत आणलेली थोडे दिवस खाल्ली आणि अजून पण ओरडतात खाल्ली नाहीस गेल नाही
अ वाट दिसतोय का त्याचा
अ साडीमधन नाही गाऊनमधनं
हा हो होय माझं पण तस होत गऊनमध्ये दिसतेच साडीत पण अय साडीत दिस गाऊन मध्ये ड्रेस मध्ये ते दिसतयच ग आणि जरा डिलि जरा शरीरातले हे होतेच किती पण नाही म्हटलं तरी
होय होय.
हा मग ते कट्स तेन असं गोल ड्रेस घालते तेवढ्यासाठी मी
हां हां गोल टॉप.
अ कट मांडीवर कट असत्यात नाही ते नाही घालत. ते घालू देत नाहीत मिस्टर पहिल्यापासून घालायचे असेल तर असे गोल
म्हणजे पूर्ण गोल टॉप.
हा नर असतात ना टॉप? जा स्त घोळचे असतात.
हां हां.
चे म्हणजे मांड्या तेन दिसत नाही ना ते बेकार वाटतंय आपलं आपल्याला पण वाटतंय सोड किती पण नाही म्हटलं तर. एका दिवसाने मोठा-मोठा. वांडार. ते कटचा ड्रेस घातल्यावर, हा त्याच्या, हा तेच की, बरोबर नाही वाटत. त्यापेक्षा दिसायला पण ते व्यवस्थित दिसतय. म्हणून. माझ्याकडं गोलच टॉप आहेत.
हा. हा.
कटचा घेतलाच नाही. एक-दोन होते. ते देऊन टाक ले इथे शेजारच्या एका मुलगीला.
आणि मी काय लग्नात घेतलं नाहि. आमचा मावस भाऊ कपड्याच्या दुकानात आहे, त्यानेच एक-दोन-तीन वेळा ड्रेस आणले होते. तेवढेच. आणि नंतर ऑनलाईन एकदम मागवले होते, ते दोन-तीन तेवढेच ड्रेस आहेत, तेवढे नाहीतर नाही मग. जुनेच सगळे आहेत, जास्त घाल घालतच नाही आणि. कुठे लांब गेल तरी मला साडी नेसायला लागायल्या आता.
मग तू घाल घालत जा ड्रेस, नाही तर साडीची सवय झाली परत तुला ड्रेसेच घालू देणार नाही आजी
नाही घालतोय की मी तेवढ्यासाठी. तर मिस्टरांना पटत नाही, माहेरला इकड आल्यावर घेऊन येते की.
हां.
माझं मावस भाऊ तेन घाल म्हणतात तिकडं मावशीकडं तेन गेल्यावरना कुठं तरी बाहेर जाताना साडी नेसू नको म्हणत्यात तेनी ड्रेस घाल म्हणत्यात.
आता सगळे घालाल्यात अगं.
हां आमच्या मामाच्या मुलगीनं तर कधीच साडी नेसली नाही कव्या कवा तर ते सवासनी असल्या काहीतरी फंक्शन असलं तरच ती साडी नेसते नाहीतर कायम ड्रेस असतो
मग ते सवयच ठेवले ना त्या मुलीने तस आताची पोर ऐकत नाहीत बाई.
आहेत.
हो मी पण कंडे घालते मला पण आवडते हा.
ह आमच्यात जरा झाला वाद म्हणजे कधीपसून चालू केलं तुला सांगू काय पुर आला ना दोन हजार एक त्या पिरियड मध्ये मी घालायला चालू केल मग जरा वाद पण झाला सासुबाईन संग
हा हा
झालं बाई काही ऐकलो नाही घाल तू ले. आणि आता पण घालते फक्त बघ काड घालच्या हिरव्या बांगड्या घेऊन ठेवले सणाला म्हण कुठतर गावाला चाललो कशाला क्रमाला घालायची चार एकदा दोनदा बोल त्यात सारखं सारखं कोण बोलत्यात.
होय
आता कोण काय बोलत नाही तेच्यामुं ड्रेस पण घालतोयच मी कधी कधी सगळ्याची सवय करून ठेवलोय मी आता तेवढ्यासाठी
हम्म.. नाही पाहिजे ओ कुठेतरी फिरायला गेलो तर समजा
हा आणि जरा अडाणी माणसानं - पटत नाही.
पटत नाही. नाही आपण पटवून द्यायचं मग, पटत नाही ना पटवून द्यायचं.
तुम्ही पण घाला म्हटलेल मी एकदा
अ ह
दरवार झालता आता गेल तोंडातना पटकन काय करणार त्याला
होय
ज्यांना एक वेळ त्यांच्या वयात करायला मिळाले घालायला मिळाले त्याला आपली का चूक असतते काय स अ उगच इर्षेच्या खा तीर आम्हाला पण असं करणं हे चुकीचं आहे की नाही?
होय होय, आ ते आता म्हणजे सासंच आधीच्या तसंच आहेत त्या जुन्या त्यानी असं आम्ही प्रता पा पाळल्यात आम्ही असं वागलोय आमच्या सुनांनी पण असंच वागाय चं असं त्यांचं ह्यांच्यात काय बदल होऊदे. हां ह्यांच्यात काय तर बदल होऊदे असं काय नाय.
असं काही नाही आणि होय बाबा आम्हाला मिळालं नाही त्यांनी हाऊस करत्यात करू देत असं पण ह्यांच्या तोंडात येत नाही काही.
नाही हां तेच की.
एवढं पण हे हे असू नये गं. आपल्या पण पो पोटाला पोरगी पोरगी नाहीच आहे सोड आमच्या सासूबाईंना पण.
समजून घ्यायला पाहिजे हम्म.
तर करू दे हाऊस राहू दे, आता घालणार नाही तर कवा म्हातार झालावर घालणार. असं पण म्हणायला येते का नाही सांग. नाही असा शब्द. शब्द येणार नाय तोंडातन.
हम्म. ते जुन्या-जुन्या हेंच जरा विचार जरा जूनच ओ.
हा त्याच्यामुळे काय होते. मिस्टरांना सांगायचं आणि घालायचं, त्यांच्या पुढं कोण काय बोलत नाही आणि काय नाही.
बोलत नाही होय-होय आमच्या मिस्टरांनाच मेन चालत नाही अस आहे.
हा तुमच्यात काय. मग नाही मी कुठल्या पण गोष्टीत, ह्यानाच पुढं करतो आणि रीकामीच होते.
हा, हा.
सवय झाल्या. म्हणजे त्यांना कोण काय बोलत नाही नई.
ते आहेच की फक्त, जास्त आपल्या हक्काचं कोण तेनीच की.
हा म
फक्त त्यांचाच हा दडप पण त्यांचच असतय, त्यांना विचारलं, त्यांनी होय म्हटलं, तर मग काय अडचण हाय?
हा उभा घरच्याना काय विचारत बसायच?
हा तेच की.
घालतो मी, कधी? कधी? कंड काय मी रोज घालतोय सोड, बांगड्या भरून घेतच नाही जास्त
हा, हा म्हणजे मैत्रिणी सगळीजण घालतात, कंड खरं मी नाही घालत.
घालायचं.
मैत्रिणी आम्ही- शाळेत आलेवर ना आमची चौघींची टीम झाली. त्यात तिघी पण घालत्यात, त्यानी तिने घरात पटवून दिले की, घर शाळेत बांगडी चालत नाही इकडे इकडं काचातेन पडल्या तर मुलांना जेवणतेन, खावू बनवायचं, असे सगळं पटवून दिलय.
मग तू पण करण तशी आयड्या
आमच्यातले सगळे शिकलेली ते बांगड्या फोटूस तर तू काय करत असत्यास? काय लक्ष नसते काय? हा काय झोपलेलं असत काय बांगड्या फोटूस तवर? असं म्हणत्यात, आ, हा. तसं म्हणत्यात.
मुलांना मारलस का? बागंडी लाग असं पण म्हणतील ना, बरोबर आहे बरोबर.
त्यामुळे मी पटवून द्यायचा पण प्रयत्न केला नाही आणि मी कधी घालतो पण म्हटलं नाही असं केलं.
पण तुला आवडते.
हा आवडते, म्हणजे तसं काय नाय माझ्या असता नाही कॉपी कलरच्या बांगड्या असत्यात, मी अर्धा अर्धा डझन घालतोय किंवा नऊ नऊ बांगड्या छान वाटतात त्या.
हम्म, हम, चला आवडत असलं तर घालायच. आता मॅचिंग पण घालतात पुरी, घड्याळ घालत्यात, हा-
आई म्हटली, जाताना बांगड्या भरून जा, बर म्हंटलं.
ह. काही तर. करते थांब.
हा.